हॅलो ऐकू येतोय का आवाज
हा
काय चाललंय
काय नाही बसलेलो
ह हा जेवण वगैरे झाले का
तेवण नाही
ह
कसं
हो झाला
काय कराले
का नाही बसते र आता आवरून घरातलं
हा काय ब
काय नाय निवांत तर तुमचं काय चाललंय
काय नाहीलव वाता
हा ह काय कर ता तुम्ही जॉब करता का काय हे नोकरी हा होा तुठे फिरायला गेला नाही काय कॉलेज शिकते मी अजून
एलोट
काय झाण
एलो कला
कोणी एवढे गेलता
मप
कोणीला
कलपत
तििकड्ड वातावरण मला सांगू शकता का तुम्ही
हह
तिकड वातावरण सांगू शकता का तुम्ही
आयटांग
हम् हम
य बास क
तिकडं काय काय बघाय आहे असं काय
सगळं आहे अक्कलकोट मंदिर आहे गंगनापूर आहे
कोणतं मंदिर आहे अक्कलकोट मध्ये हा हा
ते
हा हा म
हा
मा आणि काय विशेष
काले
हो कधीपासून काम करता तुम्ही कार्यामध्ये
एकेतकोड
हा हा कॉल किती कम्प्लीट झालीत तुमची
हा
कॉल किती कम्प्लेट झालेत तुमचे?
आत्ता पहिल्या तास आहेजे अजून कॉल घट नाही.
कॉल चालू केले नाहीसा काय?
बरंय
हो हो
दुसरा फल तुजार
हा हा
हम्म
बाकी कुनीडे गेला नाय काय?
हा
बाकी कुणीकडं फिराय गेला नाय का?
नाही.
हम् हम्म
का गतत
हम् हम
तू कुठं गेलेले?
नाही मी पण गेलेले आता जशी माझी बारावी हाय ना माझे तास हे असतात. त्यामुळे मी पण गेले नाय
ह का आज सुट्टी?
हो सुट्टी आहे. मग तुम्हाला म्हणजे- बाग मधलं काय माहिती आहे का म्हणजे बिर्याणी कशी करायची हे? तुम्ही कधी कधी तरी पोर पार्टी करत असचीला ना?
नाही नाही
अमम
केला महितय?
हो आता मी धरला आहे ना त्यामुळं मी स्वयंपाक करते.
ह का माहि
काय झालं?
मला माहित नाही.
हा हा शिकून घ्या कधीतरी बरं पडत.
का?
शिकून घ्या म्हणलं कधी तरी बरं पडतं.
हा केला की आता घरातल्यांनी
घरी कोण कोण आहात तुम्ही?
पपा मम्मी
हा
हा
ऐकूत येत नाय सरळ फोन जवळ घ्या ना
हॅलो!
हा बोला
आला
हो हो आला. घ घरी कोण कोण आहात?
मी पपा मम्मी
तिघजनं?
हा
हा हा काय म्हण का माणे विशेष
तुलचा का तुलचा घरी
मी माझे मम्मी पप्पा माझा भाऊ बारका बारका म्हणजे दहावीला आहे आणि
हा
बहीण आहे पण तुझ मॅरिड आहे ती मग काय चाललय आणि
काय नाही बसलोय
आ
बसलोय
हा हा
हम
मग काय तब्बेत हाय बरी
हाय हाय
हम्म हम्म काय झालं
तुमच सध्या काय चालू हाय म्हटलं
हो आहे की
हो
हम् कोणता जॉब आहे तुम्हाला हा कोणता जॉब आहे तुम्हाला
मी गाडी एकाची चालवतो
हा ड्रायवर
हा
ड्रायव्हरची आवड आहे वाटतं
व्हय
ह ह मग तुम्ही सकाळी किती वाजता जाता
काय टायमिंग नाही
आ
टायमिंग नाही
टायमिंग नसते काय
हम
हा हा हम हम
झोप आली का तुला
काय झालं इकडं कोल्हापूरकडे पीएम के इकडं कोल्हा कोल्हापुरात आहे
होय काय
हो
हम ह
तुम्ही कितीवी शिकलासां
चालू आहे
किती
चावी
दहावी
हा
मग दहावी ला किती टक्के मार्क्स पडलेत हॅलो
फिफ्टी टू
किती
तकू
हा हा
हम्
तर चांगलंय पुढं शिकायची इच्छा झाली नाही काय थोडीशी कायची इच्छा झाली नाही का
नाही नाही
हा हा
हा
म काय आणि विशेष
काय नाही
हा हा तुमचे पप्पा मम्मी काय काम करतात का मम्मी गृहिणी
आह
पप्पा काय काम करतात तुमचे
काही चाले का
पप्पा पण ड्रायव्हर आहे
हा
हा हा
बर
मग भारी आवड आहे दोगासणी पण
ह
हा हा
तुम्ही काय करतात
आंमचे पप्पा शेती करतात
हा
आज होते जय हला काम होते श हम् हिच्यात होते आपले धागा तयार करतात
हा
त्याच्यात त्याच्यात होते आता बंद झालेत त्याच्यामुळे आता शेती करतात तुमची शेती आहे का शेती वगैरे काय
हे
नाहीय हा हा आता शेती असल्यामुळे पण पाऊस नसल्यामुळे शेेतकडची कामे थांबल्यात ना आमची पण
हो
त्यामुळे काही चालत नाही पावसामुळे
ते तर ना
राजला
काय नाही हाय त व पाऊस नाहीथ इकडे पण नाही पाऊस
हो सगळीकडं पावसाळ्या पावसाळ्यामुळे हे पडलंय सगळं अवघड पडले माणसांचं काम चटून पडलेत ना
काय काय?
हा. तुमच्याकड काय कोणतं कोणतं पीक पिकते ऐकून माहिती असेल ना.
काय माहित नाही एवढं माहित नाही म
कायच माहिती ना.
हम्.
म्हणजे आमच्या भागावरड कसं. ऊस मोठ्या प्रमाणात पिकतो ऊस असते. आम्ही आता अ आपण भुईमुग्याचा शेंगा करतो आम्ही सूर्यफुल करतो.
आता भाताची रोपे लावल्यात. त्याच्यालं पाणी नसल्यामुळे आता ते वाळतात ना. पाऊस लागतो आप आम्हाला इकड आता
ह हा.
तेणु आ उघड हसग
ह.
हम् हम्. हम्. म म काने विशेष हॅलो. मग काय नाही विशेष म्हणलं.
म सगळे तुमच्या कलाचे
ह होा.
हम्.
काय? अ.
जे उताार सते
गंतर ोन हॅलो.